हॅलो!
हॅलो मॅम हा आवाज येतो न माझा नमस्कार तई कशा आहात
मी मस्त आपण कशा आहात?
छान काय आता सध्या काय चालल काय
सध्या काही नाही पावसाळ्याची वाट बघ य काही झाडं लावायचा विचार चालू आहे पण पाऊसच येईना.
अरे वा खरंच झाडला खर ना. ह्या हा जो येतो तुम्ही आत्ता बोलले पाऊस आणि झाडं लावायचे. हा इथेच एक खूप छान एक जे काय म्हणावं त्याला आपण अ प्रचार म्हणा किंवा जनजागृती म्हणा आहे हा जो तुम्ही बोललात ताना ते झालं पाहिजे खर तर, पाऊस नाही यावर्षी खुपच उशी पाऊस येतो त्याच्या मागे हेच कारण आहे झाड कमी झाली आहेत
वाढलीय.
काय चांगल्या चांगल्या प्लॉट्स वर खूप मोठी मोठी झाडं होती आधी आता ते प्लॉट्स पाडले, त्याच्यावर कन्स्ट्रक्श ण झालंय बांधकाम सुरू झालं खूप जुनी जुनी झाड म्हणजे पन्नास पन्नास साठ साठ वर्षाची जुनी झाडं आहेत ती झाडं कापल्या गेली आहेत त्याच्यामुळे मग कसं आहे आता, गरमी तर वाढणारच आहे कारण झाडच नाही म्हटल्यावर गरमी शोषून घेणार कोण ना सगळीकडे कॉँक्रिटी करण बरोबर
सिमेंटच जंगल झाल्यासारखं झालंय त्यामुळ काय होतं ती जे उष्णता आहे ना ती परत रिव्हर्स होऊन जाते मग एक प्रकारे
सिमेंट जे आहे ते दिवसभर उष्णता शोषून घेत आणि संध्याकाळ झाली की तीच उष्णता परत रिफलेक्ट होते वातावरणामध्ये त्याच्यामुळे जो आप आपल्याला थंडावा संध्याकाळच्या वेळेला अगोदर जाणवायचा तो गारवाचं जाणवतच नाही आजकाल अजीबात
आणि झाड कमी झाल्यामुळे काय होतं जमिनीमधलं पाणी जे हाय ना ते ॲटोमॅटिक कमी होऊन जातं.
हो कारण कसंय ना कंटिन्यू ऊन पडतय ऊन पड तय म्हटल्यावर त्या पाण्याची वाफ तर होणारच आहे सिमपल आहे झाड असल्यावर कस तिथेचं सावली असते त्याच्यामुळे जमिन पण थंड राहते त्या बाष्प पी भवन होत नाही ना म पाण्याचं
आणि झाडाची मुळं कशी आतमध्ये माती धरून ठेवतात पाणी आपल्याला वर म्हणजे जिथं पर्यंत पाणी तिथं पर्यंत मुळ असतात खर
हम्म.
आणि म त्यामुळे का झाडं वरती वाढतात झाडं वाढली की ऍटोमॅट बाष्पीभवनला परत पाऊस यायला त्याला मदत होते.
होच ना हो गारा वारा सुटल्या ना की गार वारा बरोबर वरपर्यंत पोहोचतो. त्याच्यामुळे जग ढगत तयार व्हायचे असतात पावसा पाण्याचे ते ढगं बरोबर तयार होतात पण आता सगळं ते चक्र माणसाने इतकं बदलून टाकलेलं आहे.
हां
त्या जागे पायी आणि त्या जागांच्या हव्यासा पाही कि विचारूच नका निसर्गाचा इ का ऱ्हास होतोय, आता त्या खेडीपाडी वर ठीक ये आप इथे ठीक ये, शहर आहे, जंगल आहे, सिमेंटाच समजू शकतो आपण पण ह्याचा परिणाम स शा अशा ठिकाणी पण झालाय की जिथे सिमेंटीकरण नाहीये. लोक मळ्यात वगैरे राहतायेत म्हणजे मातीची घरं वगैरे बांधून राहताय तिकडेचं सुद्धा पावसाचा एवढा अभाव पडलाय.
अभाव पडलाय हो काय काय ठिकाणी आता आपण वाचतो पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये जळगाव सार ख्या त्या साईडला आठ आठ दहा दहा दिवसांनी एकदाच पाणी येतय. म्हणजे किती किती म म्हणजे उष्णता वाढलीये.
साईड जे आहे ते तसं दुष्काळी भागच आहे तो कोरडा दुष्काळ तिथ नेहमीच असतो त्याच्याबद्दल काय वादच नाहीेये पण आता अजून जास्त
वाद नाही हो ना त त्या लोकांनी कसं कराव? म्हणजे कसे राहत असतील ते? त हयाच्या मागे एकच कारण आहे सगळीकडे झाडं कमी झालीत झाडं तोड तोडली जातात आणि कन्स्ट्रक्शन वाढलं जाताय. हे एकच कारणये म्हणजे एकच आपल्याला आता एकच करावं लागणार ये. जास्तीत जास्त झाडं लावायला पाहिजे.
जास्तीत जास्त झाड आपण लावू पण त्याच्यावर आता उपयोग कसा आहे ना जगतील पण ती पण जो म्हणजे आता तुम्ही मला एक सांगा पन्नास वर्षाच जे मॅच्युअर झाड आहे
ठीक आहे ते पन्नास वर्षाच झाड आपल्याला जे बेनिफिट देत. त्याच्याकडून आपल्याला जी सोय मिळते ती आपल्याला आता लावलेल्या झाड कडून मिळणार आहे.
मिळणार नाही त्याला त्याला एवढं वर्षापर्यंत आपल्याला जगवायचं.
जगवावं लागेल म्हणजे जो आता आताच ऋतुचक्र जर बदलायच म्हटला ना तर आपल्याला निसर्गाला परत कमीत कमी पंचवीस तीस वर्ष परिश्रम आपल्याला करावा लागणार आहे तेव्हा जाऊन जी पूर्वस्थिती आहे ती आपण परत आणू शकतो. पण ते पण प्रयत्न तसे प्रॉपर म्हणजे पूर्ण व्यवस्थित तसे प्रयत्न केले तर ते होईल नाही तर ते होणार पण नाही नाही तर आजकाल कसे लोक आम्हाला काय करायच आहे आम्ही ए, सी बसवला, कुलर बसवला आहे आम्हाला काय त्याची आवश्यकता नाहीय पण तुम्हाला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन ची आवश्यकता पडणार आहे. ऑक्सिजन तुम्हाला कुलर देणार? नाहीे किंवा एसी देणार नाहीे.
बरोबर आहे. एकदम बरोबर आहे.
तुम्हाला निसर्गातूनच घ्यावा लागणार आहे.
द्याव लागणार आहे तेच तर
आहे तुमची कुवत तर ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही नंतरून ऑक्सिजनचे टँक पण घ्या.
पण ते टँक बनवण्यासाठी सुद्धा नैसर्गिक ऑक्सिजनचाच युज केला जातो हे लोक विसरून जातो.
आणि काय ना हे जे आहे ना ते या कारणामुळे उष्णता त्याच्या कारणामुळे कितीतरी आजार नवीन नवीन तयार होतात की जे आपण आपले पूर्वीचा ऐकलं पण नाही य म्हणजे काय ते वेग, वेग वेगवेगळे वेगवेगळे आजार होतात मग ते औषधं मग तो एक वेगळाच विषय तयार होऊन जातो. औषध म
आणि शक्यतो ते श्वसनाच्याच रिलेटेड आजार जास्त काही तयार होतात कारण हवेमध्ये प्रदूषणच तेवढ आहे झाड कमी झाल्यामुळे होत कस धुळीचा संचार जास्त झाला.
जास्त झाला त्यामुळे दम्यासारखं अस्तम्यासारखे खूप आजार खूप वाढलेत. त्यामुळे त्याने काय होतं मग आपली जी ऍक्टिव्हटी असते मुवमेंट ती हळू
कमी होत जात. ते बरोबर आहे जर आपली प्रतिकारशक्तीच कमी झाली म्हटल्यावर ते सगळं कमीच होणार.
आणि मग पुढच जे सगळं सायकल आहे जर आपलं शरीरच व्यवस्थित नसेल. आपण काहीही करू शकत नाही. मेहनत करू शकत नाही आणि आजारी असल्यामुळे पैसा खर्च होतो मग सगळंच एकंदरीत हे जे सायकल आहे. हे मग नुकसानकारक असतं आणि ते त्रासदायक पण खूप असतं.
स ना आपल्या एका छोट्याश्या चुकीमुळे म्हणजे खूप मोठ
तो निसर्ग बरोबर मग आता असं दिसतय ना दिसून आले निसर्ग बरोबर मानवाला शिक्षाच देतो ही एक
बरोबर आहे. ना ते म्हणतो ना आपण कर्म परत येतात. ते तेच होतं रिव्हर्स साईड तुम्ही जर आातची माती कराल म्हटल्यावर मग निसर्ग पण तेच करणार आहे ना का आताच नको तिथे म्हणजे नको तिथे बघा खूप सारा पाऊस पडतोय जिथे गरज नाहीय तिथ. थेट अक्षरशः पूर येतोय. लोकांची घर वाहून जातय मुंबई तर आहेच आहे पण इतर ठिकाणी पण म्हणजे जिथे कधी. पुराचं नाव नामोनिशान नव्हतं लोक तरसत होते ते पूर बघायला. आता त्या ठिकाणी असा पूर येतो. ती सगळ्या लोकांच्या अक्षरशा म्हणजे जनजीवन पूर्ण विस्कळीत होऊन जात. तर त्यांचा त्यांची घर पाण्यात वाहून जातात. त्यांच्या शेतांचं नुकसान होतं. त्यांच्या पीकपाण्याचं नुकसान होतय आणि ज्या ठिकाणी आधी पाऊस छान पडत होता. आता तिथे दुष झालाय तिथे लोक पाण्यासाठी तरसताय शेतकरी जमिनीला पाणी देण्यासाठी तरसतोय की आता पाण्याची व्यवस्था. कशी होईल आणि आपण पीक पाणी कसं पिकवु म्हणून.
शेतकरी जो आहे आहेच आहे. पण शेतकऱ्यांवर इतर सगळं जे जगत आहेत.
तेच ना मग..
तेच तर मोठे तिथे आहे ना मग एकीकडे म्हणायचं की महागाई वाढते अरे शेतकऱ्यालाच काही मिळत नाही जर शेतामध्ये पीक पीक काढायला ज्या वेळेस येत ना.. त्यावेळेस हा निसर्ग काय करतो? त्याच वेळेस जोरात पाऊस होतो. म्हणजे जे निघणारं पीक असतं. ते पण पूर्ण हाताशीेत निघूनच जातो. मग शेवटी भरडला कोण जातो? आपला हा शेतकरी... ना शेतावर त्याचं आयुष्य पूर्ण असतं सगळं त्याचं घर तेशीलपावर असतं. आणि त्याच्यामध्ये जर असं जर निसर्ग जर असा होत असेल तर शेतकऱ्यांना बिचाराने काय म्हणजे करावं कसं जगावं कसं.
शेतकऱ्याला दोष देऊन फायदा नाही आणि त्यां निसर्गालाही दोष देऊन फायदा नाही. शेवटी निसर्गाचा ऱ्हास आपणच केलेला आहे त्याची शिक्षा आपल्यालाच भोगावी लागणार आहे मग तो सामान्य माणूस असू दे किंवा पै चहावाला व्यक्ती असुदे पैसावाला ठीक पैशवाल्या सगळ्या गोष्टीची सुख सुुविधा त्याच्याकडे आणून घेल पण या सगळ्यामध्ये तर कस जे सामान्य माणूस आहे मिडल क्लास म्हणतो आपण तो.. आणि मिडल क्लासच्या खालच्या रे माणूस हे जास्त करून भरडले जातात.
आणि मग काय होतं मग एकवेळ मागाई मग परत तेच उलट चक्र सुरू होऊन जातं ना मग..
बरोबर आहे आणि होणार तर आहेच आहे ना आपण जर त्याचं नुकसान केलंय तर तो तर आपला नुकसान करणारच आहे ना सिम्पल गोष्ट आहे तिथे एकदम
पाणीच नाही पाणी साठी किती म्हणजे काही काही गावाला तर पाणीच बायका आपले हांडे घेऊन लांबून लांबून जात. बायका भांडे घेऊन अगदी जमिनीत कुठे खड्डा हो जमिनीत कुठे खड्डा असेल किंवा दगडात तिथून अगदी अक्षरशः ते नारळाच्या करवंटीने किंवा असं थोडं, थोडं भांड्याने काढून, काढून. पाणी बिचार देताय खर त्या लोक लोकांना आता जाणीव होऊन जाते की पाणी म्हणजे काय? ज्यांना रोज दिवसभर पाणी मिळतना. त्यांना अजिबात म्हणजे ह्या गोष्टीची जाणीव नसते.
बघा ना... आपल्याला चोवीस तास पाणी वापरायची सवय पडून गेलेली आहे. एक दिवस फक्त पाण्याचा पुरवठा आपल्याकडे झाला नाही तर आपलं प्लस म्हणजे आपलं रेग्युलर जे रोजच रुटीन आहे ते एकदम वि होऊन जात विचार करा त्या लोकांना एक एक ग्लास
पाण्या साठी किती तरसाव लागतं त्यांना खर-खर खूप तर त्यासाठी आपणच झाडं लावली पाहिजे खरंतर. आणि ती जगवली पाहिजे नुसत तर लावून पण नाही. जगवली पाहिजे आणि याचा फायदा आपल्या पुढच्या पुढ होईल.
पुढच्या पिढीला होईल बरोबर आहे.
वर्षांनी ह ना आपण म्हणजे खरंच तुमच्याशी बोलून खरंच छान वाटलं खर तर. अ हो आणि विषय पण आपला खूप छान निघाला. बोलता-बोलता गप्पांमध्ये ना धन्यवाद. हो-हो पण चालेल-चालेल.